हम्म काय करायली
हाय ल शरण्या ह शरण्यासोबत गप्प मारलं हाय मैत्री नाही मैत क सुख बोल शरना पण बोलत काय
तुमचे
नाही आमची भाची आता आल्या सुट्टी तिला ला हो हो.
हम्म जेवण? हम्म हम्म. हम्म मग आणि काय विशेष?
विशेष काही नाही बाकी बरंय?
हम्म हम्म बाकी तुमचं बरं आहे?
तो हाय हाय ते नको. चालू आहे फोन. ते गिफ्ट गिफ्टच कागद आहे सीता ज्वेलर्समधनं गिफ्ट मिळालंय, अ त्याचं कागद आहे ते गिफ्ट पॅकिंग करायचं.
होय
चालू सगळं होय. नाही पाडू नको बाळ नको नको.
देवा हळू की. आणि?
हां नाही. इथून बघाल्यात अच्छा.
हम्म ते गिफ्ट पॅकिंग उद्याला.
मग?
काही नाही. नाही काही नाही ऑब्झर्वेशन होय. इकडं ये बाळ.
मग आणि काय? हॅलो? ऐकू येतंय? हॅलो? हॅलो? आणि- हॅलो! ऐकू येत नई काही हॅलो? पुढे बोला की, तुम्ही आईकू येईना काय? ह